मला तर तुमचा फोन लागला.
हा पण मला नाही लागल ते तुमचं ते पाहिजे तर मी हे पाठवते येत मला येतंय तुमचा आवाज तुम्हाला येते
अ खूप लांबून आवाज येतो तुमचा मला
आता
तरी पण खूप लांबून आवाज य
अरे बापरे कारण मी तर हेडफोन नाही मी तर फोनवरच डायरेक्ट बोलतेय
अच्छा इयरफोन लावावा लागेल मला कदाचित असं वाटत हम् चां बाय होते ना त्या हा
आता येतोय का मला मला तुमच्या मागचा आवाज पण येतोय क्लिअर
मागसा वाात
मागचा आवाज येतोय क्लिअर कोणतरी बोलतय का मागे
ना आयटी बी
म्हणजेु मला क्लिअर आहे
ब मता
हॅलो
तुमच्या आम जेवढा लांब
कसं काय मला तर एकदम क्लियर आहे तुमच हॅलो पण ऐकू येतोय का
आता पण लांब नावाज यातो का तुम्हाला माझा
क्लिअर आवाज
ओके मग मला एका एका मुलीने मला मग अशी मी मग अशी एका मुलीला फोन केला होता ना तिचा पण मला खूप लांबून आवाज येत होता काय माहित का
अरे काहीतरी मग इशू असेल ऍप मध्ये इशू असू शकतो ना
मारला मगाशी पण खूप लांबून आवाज येत होता काय कार्याचा काय प्रॉब्लेम आहे की काही काय कळतच नाही मला
हो ना आणि मग आम्ही म तला कॉल लावताना म कम्पलिट त हेप् झालंय टास्क तर हि तुम्हाला
हे लोकांना पागलसारखं काय पण करून ठेवतात यार नीटधड आवाज पण येत नाही आणिधड काहीच नाही एवढा लांबून मला मग अशी एका मुली त फोन आला होता तिचा पण खूप लांबून आवाज येत होता
हा मे बी तुम्ही तुमच साउंड सिस्टम फोन चेक करा कधी कधी
काय मझिकच आणि कॉलवररून बरोबर आवाज येत हा आणि कार्यावरूनच काय प्रॉब्लेम आहे काय माहिती
हम्म हम्म बाकी काय म्हणताय कुठल्या विषयावर बोलायचंय
अ तुमच्या तुमच्या नक्की कार्याचा प्रॉब्लेम काय आहे
माझा कार्याचा प्रॉब्लेम तोच होतोय की मी कुणाला कॉल लावला ना तर मला येत चुकीचा नंर टाक किंवा त्यां टास्क कम्पलिट झालाय नाहीतर येते की तुम्ही त्यांच्याबरोबर आधी ज्यांच्याशी कॉल लावलाय त्यांच्याबरोबर आधी डिस्कशन करून गॅस तर आता सतिश सरांनी एक लिस्ट केली होती बघा शेअर केली होती ग्रुप वर की ह्यांच्या ह्यांचे टास्क इन्कम्प्लीट आहेत
अस होत अस होत मॅम म्हणजे जर तुम्हाला अस जा दाखवलं ना व्यक् क करा म म पण असा. तुम टास् ना इनकमप्लीट आहे.
हा. मग तेच ना म्हणजे मला काही कळेच ना का नेमका कुणाला आता कॉल करावा पण ब मी म्हणून मी मेसेज टाकला ग्रुपर की म्हटलं कणी ज्याचा टस्क इ्कम्प्ट असेल तो तरी रप्यराेला असस ना.
मीस तुम्हाला मि शलोक शोधत होते मी शलोकांना मेसेज टाकते की मला तुम्ही माझ्या मराठीत बो माझ्या
हो मग तर आपण दोघींच सेमच आहे आपण दोघी पण मग
शेष टाकते.
पण आपण एक एका माणसापेक्षा म्हणजे एका माणसाशी जास्त एकापेक्षा जास्त कॉलवरर बोलू शकतो ना.
हो बोलू शकतो.
येस म्हणजे मग आपण असं करूयात की तुम्हाला
आपण एका माणसाशी जास्त वेळ म्हणजे पाच ते सहा कॉल वर बोलू शको. शकतो.
हा म्हणजे आता पाच टास्क आले असतील ना तुम्हाला पाच कॉल मला पण पाच आलेत.
हम्म. ते तर आहे पण आ समजा तुम्ही मला कॉल केला मी तुमच्याशी पाच कॉलवरर दहा मिनट बोलू शकते म्हणजे एक का व्यक्ती एक व्यक्ती हा एक व्यक्ती म्हणजे पाच पाच कॉ एका एका कॉलवर मी तुमच्यासोबत दहा दहा मिनटं बोलू शकतो.
हो हो तुम्ही करा एक मी करते अस म्हणजे आपला हाटस् हा टास्क कं्प्लीट होईल आपला आणि नेक्स्ट पण जर असा हा ना नेक्स्ट ण जर असाच टासताला ना तर दुसऱ्या कोणाला शोधू नको कारण सांगता नाही की कोण आपल्या ब आता आपण ो आपल्याला निदान माहिती आपण कणाशी बोलतो ना.
बापरे मला तुमचा नंबर एडिट करण्यासाठी काय काय करावं लागलं. कॉपी पेस्ट केलं खूप काय काय केलं मग तेव्हा मी घेता ना मी तर कॅप कॉपी पेस्ट
मी पेस्ट करत होती तर तुम्ही रिप्लाय केला ना. तर मी पेस्ट करत होते आणि तुमच्या कॉलवरचा पण नंबर पेस्ट करत होते तर त्यांनी घेतलाच नाही.
नाही मी बापरे मी डायल करायला लागली तर बापरे किती वेळ लागेल डायल करायला नको. हो बाबा त्यापेक्षा ना मी ना पेस्टच करून करते.
हं नाही मी काय करते दोन दोन विंडो एकदम ओपन करायच्या म्हणजे आपण बॅक नाही करायचं ते डायरेक्ट बंद करायची मग आपल्याला दिसते ना ती दोन विन्डो दिसत. मग ह्या विंडोतले चार नंबर इकडे घ्यायचे आणि मग परत इकडे टाईप करून परत तिकडे मागं जायचं.
होय मी पण नाही मी नंबर डायल नाही करत बापरे एवढा नंबर डायल करत बसला तर किती वेळ लागेल. असं.
तुम्ही पहिल्यांदाच कार्या ऍप वापरताय का?
नाही मला दीड वर्षें झाले कार्य ऍप युज
ओके हा मी पण म्हणजे ते सन्मतीच प्रोजेक्ट होत नाही का?
हा हा हा.
ह, हा मी पण, मी पण, तो पूर्ण केला. त्याचे म्हणजे अ त्याचे ॲक्च्युली त्याचे जेव्हा पैसे वेळेवर आले म्हणले की तेंव्हाच मी म्हणले की, हा येतय बाबा. असं काय चुकीचं काही नाही आहे.
तुम्ही किती कॉल, तुमचे आता कितीपर्यंत झाले टास्क पूर्ण?
माझे ते सर्व्हेवाले झाले सगळे, हे कॉलचेच राहिलेत फक्त.
नाही हे कॉलचेच विचारते किती झाले?
तुमचाच पहिला, तुमचे किती झालेत? म्हणजे मी सांगते काय मी सरांनी ती लिस्ट शेअर केली ना, तेव्हापासन त्या लिस्ट आता त्या-त्या लिस्टमधल्या लोकांची इनकंम्प्लिट असतील ना. मग मी दुपार पासन त्या लिस्ट मधल्याच लोकांना म्हटल की त्यांचे पण कॉल इनकंम्प्लिट आहेत, म्हणजे हे कॉल रिसीव्ह करतीलच ना, पण काय एक सुद्धा नाही लागला.
अरे बापरे, मी ह मी तुम्हाला हे करत होते म्हंटल जाऊदे बघते मी तुमचा फोन लागतो. का नाही लागतो.
हम तुमचे किती झालेत पूर्ण?
माझे भरपूर, म्हणजे भरपूर असे नाही.
पाच होते ना पहिल्या टास्क ला.
हो पहि पहिला टास्क, दुसरा तीस कितवा तरी असेल मला नाही माहिती. पण एवढं मला टार्गेट, एवढं मला माहिती की तीस कॉल कमप्लीट करायचे आहेत. सरांनी कुठे लिस्ट पाठवली होती, व्हॉट्सअपला आपल्या ग्रुपला.
च्या ग्रुपला जिथे मी मेसेज टाकला नाही का, त्याच्यावरच सरांनी ती लिस्ट टाकली आहे, बरीच नाव आहेत आणि त्याच्यात, पण कसं होतं माहिती का ते, म्हणजे लेडीजशी बोलणं वेगळं पडतं. आनोळखी जेन्टस बरोबर
बोलण वेगळ, बरोबर आहे, जेन्टस लोकांसोबत काय बोलणार ना एवढं लेडीज सोबत पण अ हू.
कोणा बरोबर बोलायला लागले
तेच ना.
आणि आपले विषय तरी काय अ. आपण ओळख-पाळख नसली तरी बायका बोलू शकतो, कुठल्या पण विषयावर एकमेकींशी. पण हा मग काय, जेंट्स शी काय बोलणार.
तेच ना जेंट्स लोकांसोबत
आणि परत आपण पर्सनल इन्फॉर्मेशन पण नाही ना काय शेअर करायची आता मग त्यांची आवडते विषय म्हणजे क्रिकेट, राजकारण, हे आपल्याला
आपल्याला त्याच्यातल समजत नाही, अ मी, मी फक्त सिरियल बद्दल. केव्हा अस. अ ह्याच्याबद्दल-त्याच्याबद्दल शॉपिंग बिपिंग बद्दल बोलु शक हा त्याच्याबद्दल आपण बोलु शकतो, आरामात पण एवढं काय बोलायचं त्या सोबत
हा, आणि ते बरोबर पण नाही वाटत.
असा प्रॉब्लेम होऊन जातो, आता मी ना काय केला माहिती का कॉलचा व्हॅल्युम ना वाढवलाय. त्यामुळे ना मला तुमचा आवाज स्पष्ट ऐकायला येतो, नाहीतर ना मगाशी
तुमच्या फोन ला काहीतरी इश्यु झाला
काम फोनला नाही का कार्या ॲप ला काहीतरी प्रॉब्लेम झालाय वाटत कि, आपल्याला काय ते लोकांच मला काही का कळतंच नाही बघा, लोकांना ना भरपूर म्हणजे आता कॉल फोन व फ्रेंड टास्क चालू असताना पण लोकांना भरपूर टास्क आलेत. मग मला मी, मी भरपुर वेळा, मला पण नाही आला मी भरपुर वेळा टास्क रिफ्रेश
म्हणजे ते तो ग्रुप वर तुम्ही बघितलं क. ट्रान्स्क्रिप्शनण चा पण एक टास्क
हो टास्क, टास्क मला पण नाही आला आणि गुगलचा पण म्हणे एक टास्क आलाय तो पण मला आला नाहीये
हो हो मला हाच कॉ कॉलवाला आला बाई आणि मला प्रश्न पडला की कोणाला बाबा पाच पाचचा आलाय मला आत्ता पण मला प्रश्न पडला की असं कोणाला कॉल करायचा बाबा त्याच्यात सगळे तर पहिले सुरुवातीला ग्रुप वर बघितलं जेंट्सचेच नाव भेटले मला
नाही मी मी ना कॉपी नंबर करून बापरे सकाळ रोज सकाळपासून मी ना लोकांना हे करते कोणी म्हणत की मी बिझी आहे कोणी म्हणत की मी इथे गेलोय मी तिथं तेथे गेलोय मी इथे आहे मी तिथे लेडीजचा पण हाच
नाही नाही मी संध्याकाळची फ्री असे म्हणजे तुम्हाला जर कधी असं झालं वाटलं ना तर तुम्ही संध्याकाळचा ह्या सात नंतर मला कॉल करू शकता-
चांगलय आहे तुम्ही पण मला कॉल करू शकता मी पण तुम्हाला कॉल करू शक लवकरात लवकर तुमचे ना तीस एक कॉल
हम्म पण आता हेच आहे की आपण एकाला किती वेळा कॉल करू शकतो.
म्हणजे आता पाचच करता येतील ना आपल्याला एककामेकी म्हणजे मी तुम्हाला पाच केले तुम्ही मला पाच. त समजा
हा तस हो तसे पण होऊ शकत असं पण करू शकतात. पण नाही तर मी तुम्हाला ना हो दहा होतील असं काही नाही पण आपण बघु ना कुणाचा नंबर मी एखाद्या व्यक्ती एखाद्या व्यक्ती
मला जर को दुसर भेटलं ना तर मी सांगेल क तुम्हाला म्हणजे त्यांनी तुमच्याशी बोलायला तुम्हाला कोणी भेटलं तर
हा बरोबर मी आपण करू असं काय नाही की पाच च टास्क माझी एक मैत्रिणी आहे ना तिचे मिस्ट रांनी पण हा टास्क घेतला होता ना. तर तिचे मिस्टर पण टास्क करत होते ना तर ते तिच्या सोबतीने त्यांनी तिच्यासोबतच टास्क सगळे पूर्ण केलेत असं काय नाही की दहा कॉल करू शकतो आपण असं काय नाही.
म्हणजे मग जर आपण पाहिजे तितके कॉल करू शकतो मग काय प्रश्नच नाही.
हा आपण करू शकतो असं काय नाही की करू नाही शकत. असं
म्हणजे तेच म्हणजे जर तुम्हाला, तुम्हाला जर संध्याकाळचा वेळ असेल ना तर मग
आता तुम्ही मला फोन करा हा.
हम्म हम्म चालेल चालेल झालेत, फोन करा मला.
हॅलो, आणी तुम्ही
हॅलो! हॅलो!